हॅलो.
हा, बोला.
हा, मुलगी आली शाळेसन?
हो, आज दिंडी होती ना. लवकर आली, सकाळची श सकाळीच असते तशी रोज.
हा, हा, हा.
के जी ला असल्यामुळे जास्त वेळ नाही घेत.
हा, हा, हा, हा.
हम्म. मग अजून काय?
हा, मग मुलांना दुपारचं खायला काय करती? माझ? सहा, सात, का आठ काहीतरी झालेत.
हम्म, माज आता हा तिसरा कॉल आहे, आजच सुरू केला.
आजच सुरू केलाय काय? हं पाच चालतंय करायला. आता हम्म, मग मुलगीला दुपारचं खाण्यासाठी म्हणून काय करता?
तिला पोहे आवडतात. वेगळ असं काही नाही आपलं रेग्युलरच. पोहे, उपीट नाही तर कधीतरी शिरा अस. चार, पाच वाजता भूक लागते ना. हा, तेव्हा तेच करते. कधी कधी मग मॅगी वगैरे आठवड्यातन एकदाच. जास्त नाही देेत मॅगी, कधीतरी एकदाच. हम्म.
असं, वाळ काय दुपारचं लागत नाही? शाळेेसन आल्यावर तेन असं.
ती दुपारी म्हणजे एक वाजता येते ना, मग शाळेत जे डबा दिलेला असतो तो खाऊन येते, मग दुपारी आल्यानंतरन थोडं भात वगैरे खाल्ली तर खाल्ली नाही तर, एक वाटी दूध पिते. आणि थोड खेळत्या आणि झोपत्या मग आणि परत चार वाजता, चार पाच वाजता उठली कनी, थोडं चहा बिस्किट वगैरे, नाही तर पोहेेतेन
हा, हा.
हम्म.
खरं जास्त पोहे काय देत जाऊ नकास म्हणजे पित्त होते न तेच्यान एवढ्या लहानपणी खाल्लं तरी पण असं पुढं काढताय ते आत्ता काय वाटत नाही, पण पुढं मोठं होईल तस म ते पित्ताचा त्रास चालू होते.
हा तिला पोहेच आवडतात काय करू विचारलं न पोहेच म्हणत्या.
एवढ आवडते पोहे. बाकी दुसरं काही खास असं कुरकुरे हे तेन अस काय खायला मागत नाही काय ती?
मागते की ते पण असतय सारखं.
ते आवा चालू झालं.
चालू झालं आता नाव काढलं पोहेच म्हणून म्हणते पोहे कर.
हम्म आमच्यात नाही सारखं काय काय तर काय तर वेगवेगळं चालूच असतय खायला.
हम्म हा थांम.
काय एक दिवस आम्ही खारी करतो तिकट खारी तिकट शंकरपाळी.
ते कसं करतात?
तिकट शंकरपाळी आपलं मैदा काय श चांगलं नसतं पोटाला म्हणून गव्याच्या पीठाचच करायचं गव्हाचं पीठ घ्यायचं त्याच्यामध्ये ओवा, जिर आपलं कसुरी मेथी तिखट, मीठ घालायचं आणि अस तेल कडवून घालायचं आणि तिळ घालायचं जरा आणि घट्ट मळायचं आणि घट्ट मळायचं कणिक आणि छोट छोट छोटं गोळ घेऊन एकदम पातळ लाटायचं. ते असं पूर्ण चपाती सारखंच खर अ मोठं घ्यायचं आणि पातळ लाटायचं ते एकदम असं आणि पातळ लाटल्यावर शंकरपाळ्यासारखं कट करायचं. आणि तळायचं मग ते खरं कुरकुरीत होत्यात. ते पातळ लाटल्यामुळे न फुगत नाहीत मग ते कुरकुरीत होत्यात. मग त्याच्यानंतर हा पापडी सारख छान लागतात, खर
हम्म पण गव्हाच्या पिठाच जास्त दिवस टिकते. आणि अस माऊ होत नाही गावाच्या पिठाच.
नाही होत नाही ते पातळ लाटल्यामुळे होत नाही मग जर जाड झालं न आणि तळताना जर कमी तळलं तर मग ते मऊ राहतंय मग मग ते जरा मऊ होते नाहीतर पातळ लााटलं तर होत नाही ते मऊ.
हा हा
हम्म टिकतय पण ते असं छान लागतय वरतून.
तर का नाही हे करते म्हणजे शिळ्या चपात्या वगैरे उरल्या असल्या ना शिळ्या चपात्याच मोठे मोठे तुकडे करायचे. आणि ते तेलात तळायचं ते हा ते तळाले त्यावर चाट मसाला टाकून खायच.
खायचं हा मी पण आम्ही पण करतो तसल. ते खायला काय नसल किं म सकाळची चपाती असली किं तसल काय असतय. हम्म छान लागतं ते पण. म लाडू तेन खात नाही ती मुलगी.
खाते की. म्हणजे अस जास्त खायला बघत नाही एवढं काय चटपटीतच लाग ते नुसत.
आता सध्याच्या मुलांना नकोय. नाही सध्या मुलांना गोड आवडतच नाही सगळं चट चटपटीतच पाहिजे नुसतं.
होय आता बुंदीचे लाडू एवढे आहेत घरात अ पण एक सुद्धा खाल्ले नाही ती.
हा आता काय आता कशाबद्दल बुंदीचा लाडू बांधलेला खरं.
हेंच्या मित्राच लग्न होत. अ म जवळचा मित त्र ना त्यांनी दिले होते जास्त एक वीस तीस वर लाडू दिलेले.
हा हा हा हा.
हम्म.
चिवडा संपला असेल लाडू संपत नाहीत. हो लाडू संपत नाहीत.
हम्म खाल्ले तर मीच खाती लाडू बाकी कोण खात नाहीत जास्त.
हा.
हम्म.
हम्म होय ते नास होतेय म्हणायचं खायचं बायकांचं काय काम तेच काम आहे.
ओके.
हम्म.
ह अजून काय? .
गवाच्या पिठाचा केक करायचंय मला आता. असंच एक जण सांगितलेले मग ते ट्राय करून बघणार आहे आता मी. होतय का बघून.
गव्हाच्या पिठाच पण चिकट होईल असं वाटते कस काय होईल.
काय वाटत होत पण छान होत म्हंटले त्यांनी.
हा हा.
तेच आता रेसिपी विचारून घेतलं त्याच्यामुळे आता करून बघायच ट्राय करून.
हा हा चालतेय.
हम्म ते ट्राय केल्याशिवाय पण कळत नाही थोडं करून बघितलं ना कळतंय मग ते कस असतंय ते होय.
आणि हे अ मी केक बनवते. शिकलेले नाही मधी अ लॉकडाऊन मध्ये शिकलेले केक बन हा. छान होते ते बेकिंग पावडरच केक करायची पावडर माहितेय ना. तेजाचा तेजा केक छान होतो.
च छान होतय ते पण केक.
हय माझ्याकडे सगळं साहित्य आहे ते केक बनवायचं पण आता इंटरेस्ट च नाही ते केक बनवण्यात.
तिला करून करून करून अस एवढं हे होतंय अन् थोड थोड नंतर नंतर मी पण जरां शिकलेले त्याच्यामुळ सार क कुणाचं बर्थडे आला की नुसतं घरात केक करायचं, कट करायचं, घरात केक करायचं कट करायचं.
मी पण तसचं.
आणि ते आता खाऊन खाऊन
कंटाळा कंटाळा आलाय करायचच कंटाळा येते ते. ती क्रीम मिळते हेजी व्हिपडं क्रीम मिळत्या ती खूप मा महाग अस
महाग असतय ते. मग ते एकदा आणलं की तीनशेचं अह आणाल.
हा आन एकदा आणली की मग ते पूर्ण च चार
होतं हा तेवढं होतात ते. अह तेवढ होत. मीपण भरपूर केलेली केक त्यावेळी ते काय वर्ष दोन वर्षे कुणाच बर्थडे असलं घरात त्यांचं करायचंच
होय मी पण आणि आता करू वाटंना.
सगळंच बंद झालंय पूर्ण.
होय.
ते काय क्रीम पण लई खाऊ नये म्हणतात खरं त्याच क्रीम पण लई खाऊ नये म्हणतात ते. हम्म हम्म तसं ऐकून ऐकून आणि बंद झालय सगळं. करायचं हम्म.
खरं किती पण काही एवढ पदार्थ खाल्ले तरी की नाय झुणका भाकरचं छान लाग
छान लागते झुणका भाकर होय, दुसरं काय नाय आता किती असं सकाळचं पोळी असलं, सण असलं पोळी असलं कधी भाकरी खाईन असं वाटते.
हो वाटते होय.
काय पण असू द्या असं पण पुरी भाजी करा किंवा पावभाजी करा काय पण करा. कधी एकदाच भाकरी खाईन असं वाटतं, कधी सकाळ होईल आणि मी कधी भाकरी खाईन असं वाटतं.
होय.
नाय भाकरी पुढं सगळं अह हे हाय.
हां आणि आपल्या कोल्हापूरच्या नाय मी तशीच चारवते जबरदस्त तेच चारवते मी हम्म सवय पाहिजे ना भाकरी
भाकरी हो.
कळाल्यावर नाय खात होय.
खात नाहीत होय चपाती नुसत म्हणतात.
हम्म.
काय त्रास होतोय कळत नाय भाकरी खायला खरं मला मुलांना.
आणि आपल्या एवढं झाल्यावर खातात आपणच आपण पण कुठं खातं होतो शाळेला जात असताना
हां होय. तरी आपल्या एवढं पोरं हे करत नायत आपल्या सगळ्या तरी आपण खात हुतो.
हां . झुगझुग झुगझुग
आणि काय विशेष?
विशेष काय नाही, छोटी मुलगी गेली मामाकड. म मला करर्मना झालं आता.
हा एक ते जीवगमत नाही तसं.
आणि ती पहिल्यांदा राहिल्या मला सोडून. ते आता चौथं वर्ष चालाय तिला, ते पहिल्यांदा मला सोडून राहिल्या, मलाच करमना झाले.
हं, हं, हं, व्हय लय वाईट वाटतय ते, ते राहतात निवां खर वाईट वाटतय ते आम्हालाच, हम् घरी कोण-कोण असत मग?
जॉईन फॅमिली आहे सगळे असतात. शांत बस जरा, अभ्यास करजा, जा. घे ते पुस्तक, घे हाता नाही
किती जण आहे मग घरी?
हम् घरी पाच -सहा सात, आठ जण.
हा, हा, हा, हा भरपूर जण आहे की मग.
हो जॉइन्ट फॅमिली आहे.
हा, हा हं
म्हणजे ह्यांच्या काका- काकी पण आहेत ना असं.
हा, हा, हा, हां
त्यांच्या मुलगा- मुलगी, सून.
मुलगी च नाही लग्न झालं नाही काय?
नाही.
हं हं
हम्म
मग अजून लांब आहे सगळं कार्यक्रम भरपूर होणार तुमच्या घरात.
हा आत्ता परवाच अं छोट्या दिराचं लग्न झालं. मे महिन्यात, हम्म ते आय फॉर आईस्क्रीम, जे मला पण सख्खी जाऊ आहे, पण ते गावाकडे असत्या.
हा हा, हा, हा
हम्म
आणि काम सं
शेती वगैरे आहे भरपूर. हम्म, भाजी सकाळी
हां
वांग्याची केलेली, मलाच आठवणा.
अं, हं, हा
विसरलं, वांग्याची. भाजी, चपाती, भात आणि झाल् एवढच, दूध असते ना अं घराक घरजची गं म्हशी हायत ना.
घरची आहेत तुमची हा किती आहेत मग?
दोन म्हशी हायत परत गायी गाई वीस आहेत.
अह अह हो भरपूर आहेत की.
होय हे गोठा ये ना मोठा गोठा ह्यांचा
हा हा हा हा.
मग वीस येत गाई.
तुम्ही जाता मग कधी?
नाही अ भैया ठेवल्यात कामावर
कामाला हा हा मग दुध तेन कसं हा हा होय असतात की.
त्यांना ठेवले का